हॅलो
हॅलो नमस्कार
नमस्कार नमस्कार
मग काय चालू आहे तुमच्या इकडं?
काय नाही बसलोय बाहेर येऊन बाज टाकले मस्त लगे थंड गार वार सु सुटलेलं हे.
हो का आमचं काय हो आम्ही दमट वातावरणात इथं बसलो. घरामध्ये
काय शहरातलं काम तसच राहते. आमच गावाकडलं मस्त एकदम
हो ना हो ना गावाकड आणि आमच्या इकडे कस थोडं म्हणजे असं म्हणजे, पोल्युशन गाड्या जास्त चालतात. ना इकड
हम् पण असं नाही म्हणतात. कि म्हणजे शहर आता हम् आता शहरातही घर असणं. काही चुकीचं नाही त्याचे पण फायदे येत आणि गावातल्याचे फायदे येत.
नाही फायदे हे तर मात्र कसं आहे. माणस माझे माणूस शरीर हे म्हणजे असं. हे आहे ना माणसाच्या शरीराला म्हणजे काही सण होत नाही. ना म्हणजे हे, आता आपण शहरात राहतो. आता शहरामध्ये जे राहतो. तिथं वातावरण थोडं म्हणजे पोल्युशन राहते जास्त पोल्युशन राहते. ना गावापेक्षा
खूप जास्त राहते गावातलं हवा एकदम मस्त राहते. स्वाभाविक
तिथे आपण म्हणजे असं मोकळं कोणाला बोलत नाही. दिवसभर नुसतं घरात दोन माणसाला बोलणं आणि पुन्हा हा आणि इथं कसं म्हणजे खेळ खेळाय जागा नाही. बरोबर खेळाय जागा नको नुसत ते मोबाईल मोबाईल
हम् त्याषय त्यांना कसं हो क शरीराचा व्यायामही कमी होते.
हा
हम्म
आता गावामध्ये कसं राहते म्हणजे, वातावरण मोकळ सुटसुटीत कोठं बी फिरा म्हणजे कुठे भी जा गावामध्ये माणूस पोहायला जाते. विहिरीमध्ये
काही पण करते. तुम्हाला टरबूज खाऊ वाटलं टरबूज खाते शेप खाट
म्हणजे रिकामा माणूस बिना काही खाल्ल्याच येतच नाही. ना
तेच तर तुम्ही शेती जाऊन जांभळ खाता बोर्र खाता तेच ते सगळे फळच झाले.
हम्म पण असं कोणतं असं घातक नको काय नको नंबर एक
एकदम तुम्ही नैसर्गिक खाता ना त्यामुळे तोच तर आम्हाला फायदा आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला म्हटलं होतं. या गावाकडे जरा असे एक दिवस
हो ना हो ना आता सुट्ट्या म्हणजे, आता आपण जे काम करतो त्याच्यातून सुट्ट्या भेटण मुश्कल आहे ना सुट्टयाच येते माणूस खेडे गावात तिकडं मस्त म्हणजे, इकडें राहावं वाटत नाही. ओ सुट्टीत कसं मग गावाकडे जे वाटतं म्हणजे काही काही टाईम तरी असं मोकळ वातावरण पाहिजे. ना
हम हम हम ते कसं आपण पहिले सगळेजण गावात जन्मलेले असतात. यायला राहायच सोय असती नववी दहावी पर्यंत त्याच्यामुळं हम्म करमत नाही. तिथले लोक तेवढे बोलत नाही. तर काय नाही हा हा बरोबर आहे
कव्हा सुट्ट्या लागतात आणि कवा्हा मी जातो गावाकडे चार पाच दिवस
मग तेच तर कवामीी जाऊन शेती आंब्याच्या झाडाखाली बसतो जाऊन ते तसंच पाहिजे गावातलं गावातले लोक आपुलकीचे राहतात काय चाललंय भावा काय नाही. येऊन जाऊन विचारणारे हेते
म्हणजे प्रत्येक जण असं म्हणजे, जे कसं जे माणूस शहरात डिप्रेशन मध्ये राहते.
हम्म हम्म
हे माणूस गावात येऊन असं नॉर्मल बनण्यासारखं बनते कस का की प्रत्येक जण बोलणार चालणार
हा होा
मन मोकळेपणान शहरमध्ये कसं कोणी कोणाला आता ओळखीत नसतात ना म्हणजे बोलणार कोण इथं कसं बसले शेकत बाहेर दुकानावर टपरीवर दहा माणसं बोलणार मस्त याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी करणार म्हणजे दिमागाला अस ताण पडत नाही ना कचा म्हणजे याच्या त्याच्या गोष्टी मस्त ऐकायच्या बोलायचं मन मोकळेपणानं
तेच तर नुसतं वारकाच्या दुकानावर कटिंग कराय गेलं तर सगळ्या गावाच्यापपा भेटत आहे
हा आणि इथं कसं आहे त्या सलून मध्ये ते सलून राहतात ते कटिंग करायला सलून म्हणतात ब मग तिथं गेलं माणूस की काय काही कोणाची ओळख नको काय नक हो हे या इकडल्या्या गल्लीतलं ते तिकडल्या बाहेरच मोबाईल पाहत बसते माणूस
ह् रेल पाहते आणि आपला नंबर आला की आपण कटिंग करायची आणि
बस जाचं मुकडना पैसे देऊन इथं गेलं म्हणजे इथं कटिंग कराय कटिंग कर करणारे कमी आणि बातम्या बोलायला येणारे जास्त राहतात
तस तर आपल्याला त्या बातम्या आवडतात पहिलेपासून याच्यात सुधल्या ते हे करा ते करा हम्म
प्रत्येक जण अलग अलग खबरा घेऊन येते ना इकडल्या तिकडल्या झालं इकडं काल तसं झालं तिकड
मग तेच तर आणि ते मजा येते आपल्याला पण कारण पहिलीपासून गवाद राहिलेली ना मंडळी ती गोष्टी ऐकल्या क आपल्याला खूप मजा येते
होन होन आणि इथं शहरायचं कसं आहे म्हणजे नुसतं एकटं एकटं राहणं खेळ नको म्हणजे शरीरात व्यायाम नको खेळ नको काही नको नसता मोबाईल त्याच्यामुळ मग आजार वाढणं बोटाचे आजार वाढणं फॅट वाढणं
म मग आ तुम्ही एक कधी पण हे केलं असेल निरीक्षण केलं असेल की बा जे काम जे लोक शेतात काम करतात त्याच्या ढडेऱ्या वगैरे नसत का
हा ढेऱ्या वगैरे असतच कमी प्रमाणात असात कारण की त्यांना काम करण्यामुळे फॅट किट नाही येत ना
हम्म पण हे कसं आत्महत्या करण्याचं काम हे की घरात बसू बसून मला वाटत असेल की हे होत असेल नोकरी असून कोणी आत्महत्या तर मला वाटत नाही की करा म्हणून हम्म
म्हणजे त्यांचा जे दिमाग आहे ती असं डिप्रेस होते म्हणजे त्यांना असं मोकळं वातावरण असते ना बोलायला चालायला असं
हम्म आणि आता कस हे माहती आहे का मुंबईच्या ठिकाणी जर म्हणलं तर पूर्ण दधमाट वातावरण आहे कारण ज समुद्र लागलेलं त्यायला
हा समुद्रकिनारा आहे ना
हम्म तर ते कसं ते एकदम त्याला मुंबईला मुंबई सारख्या शहराला एकदम जागा पण नाही मोठे व्हायला ते तिथे वरच बिल्डिंग बांधाल्या एकावर एक एकावर एक र त्याच्यामुळे ते हवेचा पूर्ण हेच बंद झालं
होन होन हवा येण्याचा स््रोच बंद झालाय ना
मग तेच पूर्णला चिकट चखट रांग लागते चिकट चिकट रांग लागते ते त त्यापेक्षा बरं आहे दुसरीकडे येऊन राहिल आपल्या गावाकडे वगैरे
आपलं शांत वातावरणात मस्त चिमणे पाखराच्या गुणगुनाटात
माहितीच तर मस्त संध्याकाळ झाली की तुम्ही शेती जाऊन झोपू शकता सामण्या पाात पाहात लगे
अ मस्त शिरवाळाच क्रिकेट खेळणं काचा गोट्या खेळणं गिट्टी दांडू खेळणं
तेच तर त्यालाच तर म्हग गावाकडची मजा
हम्म तरी आता थोडं म्हणजे कसं शहरामध्ये काय ते मोबाईल घेऊन बसा
हम ते इंस्टाग्राम शिवाय दुसरं का हे झाल तुला
हम्म
आणि ते म्हणतात बा काहीतरी टर्फ टर्फ म्हणून तिथ पैसे घेऊन खेळणं लागतात हे काय झालंय गावाकडे तर फुकटच आपलं ग्राउंड आणि आपलीच बॅड बवन
आपलं सगळं आपणच मस्त खेळायचं
हम्मम हे शहरात पैसे देऊन श राहते टर्प मध
मोकळ्यापणान बोलता येत नाही कोणाला जी भांडण करण्याची मजा हाय. जे बोलण्याची मजा हाय ती खेळताना म्हणजे, चिडण्याची हे करण्याची. ती मजा अलगच राहते ना. नुसतं असं, स्ट्रिक्टली गेम खेळणं म्हण ते म्हणजे इकडं कसं म्हणजे, बुवा या - या गलीतले हे सहा पोरं आणि आपल्या गलीचे सहा पोरं. यांच्या दोघाची मॅच अशी स्ट्रिकटली. आणि इथं कसं राहते सगळे ओळखीचे राहतात. म्हणजे हा म्हणजे असं मजा येती. टाईम कधी जातय. काही हे नसतय. काय बंधन नस टायमाचं बंधन नाही, काय नाही. जेव्हा संध्याकाळ पडली तेव्हा निघाली घराकड.
याला चिडवत- चिडवत आपण म्हणजे, गेम खेळू शकतो.
हो, न. हो, न.
हम्म आणि गावाकडे पुन्हा सगळ्यात मेन कसं की, कार्यक्रमं जसं की तुम्ही म्हणू शकता. गणपती वगैरे दुर्गादेवी हे. ती. सगळ्या सणाची तर खरी मजा गावाकडची येती.
हो न, हो, ना. आता गावाकडे कसं राहते सगळे सण. सगळे लोक एका जागी येणं. मस्त आरती करणं. बाहेर म्हणजे बाहेर मग बसणं. आरती झाली की प्रसाद खाणं. बाहेर मग गप्पा मारत बसणं.
मग तेच तर. शहरामध्ये काय आहे जसं नसत. दिवाळी, दसरा हे ती. सगळेच जण शहरातलेच लोक गावाकडे येतात.
हा.
हो, ना. हो, ना. ती चार गोष्टी सांगतय. ही चार गोष्टी सांगतय.
अन् तेच कसं कि बा भावाभावाचं वगैरे ते एकदम, म्हणजे मिळून - जुळून राहतात. असं. गाव. शहरात कसं अस त की, त्या बाजूच्या मला काही घेण देणं नाही. मला तुझ्याहून काही घे नाही. तु माह्या लग्नात आला मी तुह्या लग्नात करणार. नाही ते करणार नाही. पण गावात बघा बरं तुम्ही एखांद - एखाद्या मुलीच जर लग्न असलं. हम्.
जे कार्य क्रम राहतात, गावामधी. आता समजा एका - एक एका जणाचा कार्यक्रम आहे. तर ते पूर्ण गाव तिथं करायला राहते.
मग तेच तर. त्यालाच तर म्हणतेत न हा.
च लावा. चार- पाच बोलवा. त त्यायच ती लावा. पैसे द्या त्यायला.
ते अस ते कॅट्रसवाले लावा. आता ते काय झाले गावात फुकट येतच ना शंभरजणं.
गावात शंभर जण फुकट येतं. नुसते पुडीवर काम.
ह ना एक- एक पुडी दिली की, सगळे थंड पडत जाय.
फक्त पुडी म्हणजे एक टाइमपाससाठी म्हणणं की, बा आर पुड्या चार की र बुवा.
हो.
चारकी र बुवा. आण कीर बुवा बस.
काहीतरी होऊ दे की रे बा. काहीतरी असंच चालू राहते. आता खूप जण काय करतात. पुंगळ्या काढतात. भजे काढतय कोणी. बा कोणाला लागू नये म्हणून डोकं.
हो, ना. हो, ना. म्हणजे, करायचं म्हणजे ब असं नाही ब म्हणजे असं टा हे करणं नाही. म्हणजे असं माणूस म्हणजे याच लग्न हे बा. आपल्याला करावं लागते बा. म्हणजे कसं, दुसरं कोणी करायला नाही, अस. म्हणजे सगळे लोकं येतात. मस्त.
हम, ह्म्म. आणि कसं, गावात वयस्कर मंडळी पाहिजे.
हम्म.
हम्म. जसं शहरामध्ये धाक नसतय कोणाचा. गावात कसं की, एखाद्या म्हाताऱ्यान शिव्या दिला की सगळे लेकर त्याच ऐकतात हा हा. फिरून वगैरे बोलत नाही पण शहरामध्ये तसं नाही जाय म तुला काय करायचं तू तू जा मी माझं पाहून घेईल.
ह म्हणजे मोठं जरी असलं तर काय तू ओळखीच नसल्या तर डायरेक्ट तू कोण हवे तू मला का सांगायला बे
तू तुय पाय.
हम्म आता गावामध्ये मोठ माणूस असला तर आपण कसं बोलतो काका जाऊ द्या काका असं नसते काका तसं नसते.
हम्म हम्म
बापू असं नसते. मात्र शहरात काय तू कोणी बे काय बे
तेच तर फिरून बोलणं शिवाय देणं मग त्याच्यामुळे लोकाला वाटते की जाऊद्या आपल्याला काय घे नाही. हम्म नाही नाही बरोबर आहे तुमचं.
चला मग काय बोलू नंतर आता झोपाव.
हो हो ठीक आहे.